हॅलो हॅलो हॅलो मम्मीमी मी लोटतो खर दहा मिनट फोनकट करायच मी सांग मी लोटतो दहा मिनट फोनकट करायच म तू बोल नकोस की चालू असू दे फोन तु दे
केवलीस का ह म पन्नास रुपयेज त्या बद पन्नास रुपयेज आता मी तुझमा का तुझव झार अ अ
अजून लेबला वयला पाहिजेचा कायगितीड्डला चाल दहा मिनिट झालं की नाही, कट होतय आपोआप. तू हॅलो श काय जेव का जेवली कायनला काय नाही मुला. काय अ तू जेवलीस जेवलीस
नाही कोण दिल नाही तू मग सार्थ्य आमचा पिल्ला आहे ते नाही बाई जा तिकड मी काय नाई आता म्हणे एक दिवस गमना झालय आणि आता आड चार दिवस कसं काढायचं आता आम्ही म्हणालता एक दिवस गमना हित आण हा चार दिवस कस कडायचं आता पिल्याशिवाय म्हणालता ये बाई तू कुठं गेलीस थांब फोन कट करशील माझा तिथं हा
मी कुठ काय केलंय मम्मे मीच बाई काल पाासन दोन दिवस झाले मी हातरून कडलोय वाटत जा तिकडं काड जा जा मी चाटई हातराय घेतो बोल की तर काय बोलकी फोन चालू असतोय कि दहा मिनट आपोआप सेकंद होत्यात.
अस येतंय होय हे बोलाय नको शीतल शिंदे बोलायचं नाय होय
आ लग्नाला नाही बाई मी काय
आज पाहुणे येणारेत म राहूदे सोड बाई आमच आमी जातो.
अ झालं पुढच्या आठवड्यात होईप नाही खर आज तारीख कितिये गुरुवार
त्या शनवारला आड दिवसांनाय
बघूया झालं तर नाहीतर नाई.
मग
अ अठरा वीस तारीख हाय माझी डेट बघुया
एका खरं मला कपडे नाईत असं वय काय चल म्हणालोय कि तुला.
नाही बाई मी काय घागरा जुनं झालं जुनं झालं विजू दादाच्या लग्नाला घातलेलो घागरा शित्याच आणि सांगलीच्या बाबाच्या लग्नात माझ घातलेलं घागरा ते जुन झालय आता.
कुणाचं लग्न
सांगलीच्या मामाच्या तुमच्या काकूच्या पोरग्याचा
आमची काकू कोण? तुमची चांदणीची मंदा काका ची बायको हा हा तवा घालून आलतीस नव
व्हय. फोन कट करशीला, दावत बोलायल्यास माझ्या संग. चौतीस टक्के आहे मस्त. वय, चोतीस टक्के आहे फोन. हा. चार्जिंग चौतीस टक्के हं फोनवर बोलायल लागलंय ग, अ लोट तर. अगुझ
लोटत नाही. माझा बी हात पय दुखत मी काय करू?
आम तो ला एकलाच हात पाय, आम्हाला हात पाय नाहीत व्हय.
तू का जातीस वय चालत, आम्ही चालत जातुय बाय रानात माहीतय, रामच नाम घेत होटात पडत झडत शेतात नी.
हारलोय मी इवळच बोलाल्यास
दाल भजी के
कोण जा म्हणतय का मग
हमम, जा म्हणतय पैसे लागणार नाही?
काय?
पैसे
ह
गाडी चलतात
पुणाला
म्हणजे मुला लागते बीदी दे लागते
कुठलं मूल कुठली दे अ मला देतस काय आणि मी तुझं काम करायचं मला वरपाटशास्त्र आहे कोणाला पैसे दतीस त्यांना काम करायला हव की
की बंद येते कीटे लाईट बिल पैसेचारस द्या मणार
म दिन एक बर लाईट बिला पैसे मडते शिल्पीचे आले कि मी तिच्याकडून सांगतो ती आल्या की आता तिच्याकडून माग.
होय होय तुझ्याकडेच मागणार आता.
लोटलंचं नाही लोटूया.
ते लोट लोटली नाही ती लोटवर शितपा.
लोट जरा. लोट ग मी भरायला येत नाही म मला. भरायला भरायचं का लोटतो आणि हे बघ खटता बगड म झटल ना म्हटलं.
ए लोट लोट शिल्पा लोट लोट लोट कि
लोटतो की आणि काय करू तला झोपवत की थापडत.
थापट.
पाळण्यात घालून झोका देतो की. एक तालतो टाकतो तु सातच पा झत सात्या पाण्यात पडत हो.
पाळण्यात झोपलं नाही झोपलं
फोन लावले म्हणून लय बोलाल्यास. पड नाही होत.
आं.
आा!
कोनी असकेल्यामुळे वहिनीला फोन लावायचं नाही काय.
होय ग झालं काय.
काय हाय नेमक हे. मम्मी ते लाल दब. ले छान होते मम्मी दाबु नकोस ग दहा मिनट होते.
अजून किती विसर ग जेवलं बाई तु आता लोटल आता चटइ टाकाय कोण नाही.
कोण म ओ
मोदी कशाला येतोय.
तर ते टाकून देतोय तुला.
काय करायचं ग बाई.
आ.
मला तर झोप आल्या आता. फोन लावल्यावर दाबात बोलतेस की. टाकजा मी धरतो इकड एकाच्या बाजूला. दोन मिनिट थांब दहा मिनट. दोन मिनिट. दोन मिनिट बस जरा. कट केली बघ मम्मी आमची. नाही ग चालू हाय की तेच म्हणलो. दहा मिनिटाच्या वर गेल कनी पैसे जास्त येतात. आणि सात-आठ. हं. नाही-नाही घेवू नकोस. अबघ आठ ते साडेआठ मिनिटं झाल्यात. अनेक अडीच मिनिटं थांब.
मम्मी-मम्मी संघ बोलणार आहे मम्मी कडे दे.
हॅलो.
हळू बोल की. फोनवर बोलालेस नव्ह ऐकू येतय की मला मग जाणार का नाहीं ग. तुमच्या आण्णाला बघायला बिस्किट पुडा घेवुन.
कुठल्या आण्णाला. त्याला होय. नाही बाई मी कशाला. बघाय जाऊ त्याला.
बिस्किट घेऊन जा की ग. का ग तुमचा अण्णा हाय की जेवलासा काय अण्णा म्हणतीस कि चार वेळा. हम्.
माझा नाही बाई तुझाच हाय. मी काय आणलोय येता ना.
हित आल्यावर तर झालंय काय नाही.
आ. मावशीतेना कार्या ॲपचा प्रोफाइल टॅक्स कम्प्लीट करा आणि. फ्रीजला लाव. नको थांब. अवा हुती. ति की ग साडेनऊ मिनिट झाले आता.
मी अकरा मिनटाच्या वर ठेवनार बघ.
का ग. तस का ग. पैसे जास्त येत ग जास्त बोलल्यावर दहा मिनट बोल तुला कशाला पन्नास रुपये.
देनार म्हटल्यावर
तीला हजार आल्यावर मग तुला पन्नास रुपये. मग आता कुठे लगेच पन्नास रुपये, एकालाच दोनशे व्हय? होय. इऊन इ तर के थांमकीे तो ह मला ऐकूय ना ग
तो मग फोडलो सांग जायकते
हम हे की तोंड बैलेस ह बोलताय ते चालतय आणि आम्ही बोललेला तोंड दिसतय आमचं ह् मोठ्या असत्या मोठी काही ले खाते म्हणताना बोलतेत ले खात नाही ले ले ज्ञान आहे तिच्याकड ले म्हणजे ले
त्याना पाहिज
हम्म पोत्यांना पैसा असते पोत फ पोत तेच की पोत फाडी कट झाले कट करतो दहा दहा मिनटे झाले